हॅलो
यालाय आवाज
आता आला
हा
धूप मग अशी देवपूजा केलो काय मी?
हा.
आणि देवपूजा केला आणि ते म्हनजे सगळं त्याला लय दिवसां पुजल ते सगळं तांब्याची भांडी नव्हती ना ती, पितांबरीने घासायची तसे सगळे घासल्यात. आणि ते सगळं घासलेलं पाणी एका पातेल्यात काढलेलं ते सगळं काळ पाणी असते आणि ते देवाऱ्ह्यावर रुद्राक्ष पुजतात ते
हा होय.
पिंडेवर आणि ते त्यात होतं आणि ते पाणी ओतलं तो रुद्राक्ष पण त्याच्याबरोबर गेला आणि मला नंतर आठवल आणि त्या मला गावनाच आता.
हे बळ असलं काय करून करून रे हुडक की तिथं कुट तर असल
हुडकल लई नाही आहे.
अस कस जाईल बर, मातीत जातंय रे ते बघकी
माती नाही, इथ सगळी दगड आहेत रे
दगड आहेत?
दारा समोर आहे
मग तीथ कुठ तर दगडायच्या आत खचित गेले काय, मग असं समजा आता काय करायचं दगडावर खराडा घासायचा म्हणजे दगड बाारीक इकडे तिकडे होत्यात त्यातन वर आला तर आला बग करून तस
आता काय कळानाच कस ते? होय ते झुडूप पप्पांनी बी हुडकलय सगळं अहो ते कलर पण निळा
ते नाय तुला इथ हे माहित हाय काय? गणेश म्हणून एकदा मॅप वर आपण हुडकालतो बग ते
का?
अ गणेशच मिल्क प्रोडक्ट आणि तिथं मोबाईल दुकान नव्हतं का मॅप वर दाखवल नाही का तुला?
तीन बत्तीदा
तीनबत्तीदाच कि कळलं काय कुठलं दुकान दाखव खल्यालो ते तर राहायला पोरगी तुझ्या ओळखीचे आहे का?
तिथ राहायला पोरगी कुठे तिथ राहायला पोरगी?
हय तेतय बलाला ज
का माहित नाही आहे रे काय आत का कसला पाहिजे तुला?
मित्रने विचारलेला
हम्म.
की झालं सोड आठवलं मला तवा नाहीच म्हणलेलो.
हम्म हम्म
मग त्याला नाही म्हणून पटणार नाही म्हणलो म्हणलो अ बर घे वय इथ राह्याली वयी जाता दिसत
हम.
मग आता आ दिसते तिथला विचारल मी उचरून विचारून कसले माहित नाही दिला म्ह
हम् हम्म हम्म.
हा.
वा कोण तो मित्र?
अपय, हॅलो काय नाय
कोण मित्र
मित्र हय यो आशशी
अक्या होय,
हा आणि कोण असते. हा आक्या बोलतच नाही. मध्ये एकदा फोन लावलेला उचलाय नय त्यांना फोन लावल्याला उचलाय नव्हतो मी त्या वेळेला, हा.
जर मी तुमला काल का काल का कायतरीच विचारणार होते बघ अख्ख्या कें अख्याचा ल दिवस्याला म्हणजे तू सांगितला नाहीस फोन आला किंवा काय ल दिेवस काय फोन आणि का,
त्याचा फोन येतोय ना तुला आधी येत होता ना मग आताला लई दिवस झाला कुठं नाही म्हणलं. फोन आलाय किंवा असं काय
नाही,
मुला मला असच लक्षात आलतं. आणि परत कशाच तर आपल्या बोलन विसरल
तुमच्या घराच्या मागं ते घर आहे बघ अ वरती उंचीवर आहे. मध्ये आता नांगरलेय कनाही
ह तेला लागूनच,
हा कोणाचं हाय ते,
अरे त सांगत नाही का काकीची पोरगी-
कुठल्या काकीची पोरगी
ते गाडी घेऊन येतय तुज्याबरोबर,
हा,
तेच घर,
एवढ्या उंचीवर तीच घर आहे.
हम्म.
त्याच्या खाली म्हातार कुठलं राहतय ते?
अग त्यांच त जाातजबा येतो खोळा आहे तो. अग खुळा म्हणजे खुळा नाहीये.
अल अतमा,
तिथं झोपतय तो फक्त रात्रीच.
कावडला काय म्हणलंस?
तिथं खाली झ होपतेय रात्रीच.
काय म्हणताना आत्ता बी तसं तिथच होता.
हम् त्यांनी म्हणजे काय विषय त्यांचा थांब सांगतो तुला डिटेल मध्ये. ह तेनी का नाही. त तिचाा पप्पा आहे की नाही त्या दिदीत म्हणजे काका आमचा. माझा तो त्याचा त्याचा त्याचा सक्का भाऊ. सखे भाऊभऊ आहेत आणि तो आहे की नाही तो.
हा.
त्या बहिणीचा सक्का आजोबा आहे म्हटलं त्या आजोबाला केल कायच नाही बसलो.
काहीतरी एक ठिकाणी बस आणि सरळ बोल हा.
एका ठिकाणी ते फोन खाली घेतलं ते आवाज यालत.
ते कसलं काय सांगू नको मग सरळ दर फोन हं सॉरी
हॅलो.
हा.
आणि त्याच्या इस्टेटि साठी त्या आजोबाला हे काय तरी केलंता असा विषय मग तो आजोबा तिथे राहतोय तेव्हापासून. म मध्ये मध्ये त्याला आजारी तोच क आजूबा हरवलेल तुला सांगितलं ल आपली ओळख नव्हती वाटतं नव्हती. नव्हती वाटतं रात्रीच क राहना तिथं घोडा आलत रात्रीच म् त्यांना माराय म्हणून गेलं आणि त्यांच्या हात त्यातली बॅटरी पडलीय आणि त्यानी कुठे रस्ता भटकलात. आणि हरवलीत च. आणि लई कुठं कुठं त्याने लई चार दिवस उडकलीत त्यांना. आणि ते बघतात ना ते काय काय तर बघतात बघ अस ह्याच्यात. तिथनं कळते कुठं आहेत काय आहेत क वापरते ना तसं तसं बघून सांगितलेल. त्या बघणाऱ्या बाईणी सांगले येतील परत चार दिवसात चार दिवसात काळजी करू नका. का त्यानी सुखरूप आहेत. त्यानी कुठं कुठ तारदाळला जाऊन आलीत. इकडं तिकडं, कुठं कुठं फिरून त्यांच्या परत आलेत कनी
रस्ता चुकला रे त्यांनी आणि मागं ख एक विहीर आहे तिथनं असं पुढं गेली पुढन गेली ते खाली गावा ह सर रानस संपल्यावर रस्ता जात क त नदी तिकड पाक खाली तिकडे तिनच कुठ कठ फिर केली तिथन कुठ त्यांना असं म्हणजे भिरमिटल्याच झालं रे त्यांना. रस्ता आठवला नाही कुठं आहे काय कळलं नाही मग त्यांनी गेलीत त्यांच्याकडे पैसे असतात ना. त्यांनी फिरलीत फिरलीत मग तारदाळ ला कुठल्या बसला बसलीत तारदाळला गेले तिथन परत आलीत. कुठं कुठं गेली परत तिथं पूजारा मळत फिरली तिथं फिरलीत तिथं फिरलीत आणि नंतर मग पुजारी मळ्यात कुठ तरी दिसलीत ओळखी आहेत ना सगळं तिथं, तिथं घरातली सांगून ही ही व्यक्ती दिसलं तर फोन करा, मग कोणा फोन आला वाटत परत त्यांनीच एका रात्री स्वतःच घरला आलेत.
मग त्यांनी आल्यावर बघितलं त्यांच्या ह्याच्यात अ तिकीट होती किशाात. परत केळ ते पाण्याची बाटली होती.
थोडं का काय म्हणजे फिरून आले वाटता आजा.
अ त्यांनी हे झालं भुका लागला तर माणूस खातेयच की. तसं फिरून आल त्यानी खुळ आहेत वाटतय, पण ति त्या चौघी बहीणी आहेत काय. त्या त्या दोघी जण त्यातल्या दोघी जण हे अनुष्का जे माझ्या संघ येत्या ती. त तीन नंबरची पोरगी. तिसरी आणि सगळ्यात मोठी ते तिघी नाही त्या माईशा यत होत्या. तिघी पण आणि मी पण त्यामुळ ह्यायला बिला येत तिनी
शाळा सुटल्या वरती. न्यायला यायचं सोडा याचं. परत काय पण दळा्याला येतल्या आपण त्यांचं काय तरी असत घरातलं मम्मीचं का द्यायचं काकीच का तिकडं द्यायच, तिकड न्यायला येत्यात, घेऊन जात्यात. इंग्लिश कसल वाचतात माहित आहे काय कोणाला येत नाही, इंग्लिश एवढं इंग्लिश येतं त्यांना.
हा लई येतंय मग.
इंग्लिश पेपर वाचत असतात. त्यांने त्यांच्यासाठी इंग्लिश पेपर घेतात वाचत बसतात म्हणून परत ती सगळ्यात म्हटती दिदी ह की नाही की जेव्हा दहावीला होती क नाही. तिला गणित म्हणजे असं एक एक गणित येत नव्हतं मग ते त्यांना विचारत होती. ति त्यांने सोडवून देत त गणित.
हा
त्याच्यावर त्यांचा दोन वेळा ऍक्सिडेंट झाला जोरात कसला ना त्या तिथंच दारात समोर. जर ट्रक ला धडकले तर त्यांचा डोक पडले डोक्याच ऑपरेशन झालत त्यांचा.
आणि घर दे ना असं काय त्यांचं साधव वाधव एकदम असं हे झालंय पाक
लई जुना आहे रे!
मग कसं दिसते मी किती.
लई जुना आहे तुमचं घर.
हम्म
तेच ना दोन ग्रल त्यातले एक ग्रील तुटले.
तकील बिरल काय नाही तुझ्या घराकडे देशील. झाड आहे का नाही त्यांच्या झाडाला लागून तिकडे तिने अंगर मारले बरोबर.
त्याला लागून घर आहे ना?
ला लागून बरोबर घर आहे खाली असं पिल्लर आहे ते पिल्लर म्हणतो हे आणि वरती घर आहे कॉलम मध्ये ज मध्ये ते मामा राहिलाय. आणि त्याला साईड ला जरा बारकी खुली हाय वाटतं.
आ खाली जिनावर आ
हा ते काय तर असेल एक्स वाय झेड त्याला दरवाज एक दिसलाय.
आ् तथ खेळ तिथं लहान असताना हो खोथवरत खोतला फर फोर व्हीलर करत होतो. आणि साईडला असं असं छोटस अस कप्पा असल्या म्हणजे अस मोठठी रूम असल्या तिथे सगळं त्यांचं राहान आपलं तिथे आम्ही खेळत हो. बरं तिथ फेरीच्या झाडाला झुलात बांधलं खेळत आता आम्ही तिथं. मे मलाच्या सुट्टीत तर रोज रोज जात त. परत ती दोन नंबरची बहीण ऐकली. ती गेली मावशीकडे शिकायला. आता तिकडं गेल्यापासून माझ तिकडं. जाणं बद झालं ते कमीच झालं नायतर आम्ही आधी ना रोज ते आमच्या असायचे मी त्यांच्यात असायची. नुसतं आम्हीच खेळायच नुसतं खेळायच.
अ हा-हा इचा घोवा हॅलो! हा ज सर्वोच्च बारकी ह काय ते ढकलत नाही त्याल.
सायकल हाय की.
बारक ते ढकलत नेताली काय आणि बा मारतंय सायकल, काय निळा कलरच.
निळ्या कलर
बाहेर सोडल्यात बाबा ते.
तितन गेलास व्हय
येस
सांगितलं का नायस
असचं
हम्म
आणखीया चल दिया ये आणी फायली पाहिजीती का तुला
आणि घेतोयस का आाता आता आणि घेऊन काय करू ओ
अ आ बहिणीला पहिनीला पाहिजेल तर आणी इचार अडीचशला घ्यायचं तीनशला इकायच
होय
तीनशे रुपयला आणायचं आणी चोवीस पाणी म्हनायच चांगला म्हनायचं तुझ दाखवायचं तीनशे रुपयेला घेेतले म्हणे चांगलाय असं